हॅलो
हां बोलात
नाही य ते आहे आवाज
हायय
होा तुम्ही बरवा मला सांबरची रेसिपी विचारली होती बनवली का
हो हो बनवली की त्याला आहे ना अ सांबर मसाला मिळाला नाही त्यावेळी
हा हा
दोन तीन दुकानं फिरून पण आलीत म्हणजे एकाने पावभाजी मसाला दिला सांबर मसाला द्या म्हणल्यावर घरचे गे ते आणि एका दुकानात ते गरम मसाला दिला
अरे बापर सांबर मसा नाही काय त्यांना
मिळाला नाही कुणाला माहित नाही ते वाचली पण नाही तसं चांगले
हम्म
मग ते जरा गरम मसाला घालणच केल तर
हम हम
जरा टेस्ट त्यातली ते झालती तशी
हा
ना आता अनेकदा करणार आहे
महिन्याचा बाजारचा वेळ आणतो त्या वेळेच आणून ठेवायचे ना मसाले अका मसूर मसाारी सांबार मो मसाला छोले मसाला
ते सांबर मसाला असायचा मग मधी कसं ते दुसऱ्या कशात तर घाठलं की त्याची तेच लागत नाही ना
हो हो
हा मग ते आणायचं बंद केलं तर कसं ते इडलीच पण बनवत नव्हतं शाळेच्या ह्याच्यामुळं
हा हा
आता मुलगा पण जरा खाऊ लागलाय वरचं सगळं मग जरा करावं म्हंटलं मग मसाला नव्हता आणि म सारे जास्त दिवस ठेवले की त्यात असं किड होत्याात ना ते
हो फ्रीजला ठेवायचा कधी पण मसाला.
अ फोडला तरी पण चालतंय फ्रीजला ठेऊन?
हो हो फोडून फ्रीजला ठेवला की काही होत नाही मसाला. फक्त एक्सपायरी डेटच्या अगोदर संपवायचं.
हं हं. छोले कस बनवता तुम्ही?
छोले भिजवायचे
हां.
आणि परत ते पूर्ण एक दोन एक चार पाच तास भिजवायचे छोले.
हां.
अ टोमॅटो कांदा चिरून घ्यायचा
हां.
ते पूर्ण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. छान त्याच्यातच लसूण घालायचा.
हां.
त्याच्यातच आलं घालायचं किसून. आणि त्याची मस्त ग्रेव्ही करून घ्यायची.
हां.
ती ग्रेव्ही बनवली की आपण अ हे करायच ते पूर्ण थंड झाल्यानंतरच ती गरम गरम बारीक न करता थंड झाल्यानंतरच बारीक करायचं.
हां.
आणि परत मग अ पर तेल तेलामध्ये आपण ते भिजवलेले जे छोले असतात की नाई ते प्रथमता भा शिजवून घ्यायचे कुकरच्या एक दोन शिट्ट्या द्यायच्या.
हां.
शिजवताना त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद किंवा तुम्ही अ तमालपत्र दालचीन लवंग टाकली एक दोन दोन तरी चालतात. ते शिजवून घ्यायचे.
हम्म.
त्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि आपण अ खडा मसाला थोडा टाकायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही केलेली असते ती ग्रेव्ही टाकायची. थोडा छोले मसाला टाकायचा आणि त्याच्यामध्ये पण मग तुम्ही छोले शिजवलेले ते टाकू शकता.
हम हम. म त्यात शिजवताना तमालपत्र तेन घातलेलं असते ते तसंच पाणी ओतायचं त्यात?
हो तसंच पाणी ओतणार असाल तर म तेलामध्ये नाही टाकलं तर चालत.
हम हो.
शा पद्धतीने बनवतो आम्ही.
हां म मधी मी केलत. त्याला काय ग्रेव्ही बनवली होती आहे असं टोमॅटो कांदा घालून केलत.
ग्रेव्ही बनवली की टेक्स्चर छान येतं ना आणि सरबरीत होते आशी.
होय होय आणि ते कांदा घातलं की मिळून येत नाही ते. कांदा वर पोहतोय हम्म.
कधीही भाजीची ग्रेव्ही करायची असेल तर आपण रब सरबरीत पाहिजे असेल तर ग्रेवी करून द्याय
हा.
तुम्ही कश्या पद्धतीन बनवता?
अ आहे असंच बनवलं होतं, फक्त कांदा आणि टोमॅटो चिरून घातलं होतं. त्यामुळ एवढी टेस्ट पण लागली नाही, आणि लई दिवसात न केल तर त्यामुळे त्यजी रेसिपी असं लक्षात नव्हती.
आ. हॅलो.
हा बोला की.
हा, तुम्ही सुकीच बनवता का?
हा म्हणजे असं ते रबरबीेतच की, ते बनवलं की मग पातळ आमटी तेन काय वगैरे करत नाही एकच.
बन, नाही बनवली तर चालतया.
त्या हा.
छान पद्धतीन होतय, मसूर अख्खा मसूर कसं करता तुम्ही?
अक्का मसूर शिजवून घेतोय.
हम्.
आणि, कांदा टोमॅटोची प्युरी करून
हम् ते जरा, तेलात भाजायचं लाल होईपर्यंत नंतर त्याची प्युरी करून.
हा.
तेलात जिरं, मोहरी, आणि प्युरी टाकून असं लाल होईस तोवर भाजतोय.
ह.
आणि नंतर म त्यात तो अक्का मसूर मसाला थोडा गरम मसाला. आणि आपली लाल चटणी घालून, मसुरा टाकतोय.
हा हा.
म ते उसळ करायची असली की फक्त कांदा घालून उसळ करतो एखाद्या वेळेस डब्याला तेन.
उसळ पण बनवता का तुम्ही?
हा बनवतो उसळ पण त्याजी म्हणजे जास्त असं रबरबी शिजवत नाही.
हा.
एक दोन शिट्ट्या झाल्या की म्हणजे लगेच त्याज, वाफ काढतोय.
हा हा, ते जास्त शिजत ना म.
हा जास्त शिस्तत्या म ते उसळ चांगली होत नाही त्याजी. उसळ करताना कसं थोडं, अं, शिजलेली थोडी कच्चीच लागत्या नई.
हो उसळीसाठी थोडं कच्च कच्च लागत. जास्त शिजवून चालत नाही.
हा, आणि ते चव पण जात्या मग.
हो. आणखी काय काय बनवता?
हम्म.
घरी भाजी असं भाजीला काही नसेल तर मग काय बनवता? बाजारातल भाजीच संपलं असेल, मम्मा, ओ.
तर मग ते आणून ठेवलं काय म्हणता ते सोयाबीन.
सोया
अ सोयाबीन नसत का ते.
हां.
त्याला काय म्हणतात ते माळपरी मटण असं म्हणतात की त्याला. हा ते आणून ठेवलंय ते. हा हा हा.
सोया चंक्स बनवता का ते कशल्या पद्धतीने बनवता.
अ ते पाणी उकळा ठेवतोय पाणी उ उकळ्यानंतर गॅस बंद करून एक दहा मिनिट त्यात ते घालून ठेवतोय. जितकं पाहिजे तेवढं त्यात मीठ टाकतोय. आणि दहा मिनिट असं झाकून ठेवते ते वाफून झालं की मग ते. वो नंतर ते सगळं पिळून घेतोय गार झाल्यावर. पाणी काढून आणि त्यामध्ये मीठ दही आणि.
ह्
मीठ दही आणि.
लाल तिकट.
हा हळद आणि लाल तखट हे घालून ते काय म्हणायचं त्याला ते करतोय.
हा.
काय फवरन म्हणतात की त्याला.
फेटून घेतय का.
नाही नाही ते पनीर करताना कसं. पनीर आध दहत हे करून ठेवत नाही.
हा हा हा फर्मंटेशन होण्यासाठी.
हा फर्मंटेशन होण्यासाठी हा तस एक दहा मिनिटं ठेवतोय तेे. नंतर मग. आलं लसून आणि कांदा टोमॅटो हे भाजून ह्याची प्युरी करून घेतोय.
हा हो.
आणि नंतर मग तेलात जिरं मोहरी घालून. हे टाकायचं. प्युरी आणि तेल सुटेपर्यंत भाजून. त्या ते. सोयाबीन घालायचं. आणि पाणी न घालता ते जस थोडं त्याच पाण्यात शिजवायं आणि नंतर थोडं पाणी उकळून घालोतोय त्यात. जर पातळ हवा असेल तर.
हा हा. ह
आणि ते दही घातल्यामुळ ना त्याला टेस्ट छान येत्या.
हो.
मग चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर वरून घालतोय.
त्या त्यामध्ये साखर पण घात ली जाते ना.
हा गुळाचा खडा टाकतोय. गोड थोड ला पाहिजे ना त्यात मग ते गुळाचा खडा टाकतोय पनीर पण केल्यावर थोडं गुळ घालतोय त्यात.
हा हा जणेकरूण. अजिनो मोठं पण टाकतात ना ह्याच्यामध्ये. आपण ज्या वेळेला पनीर व बाहेरच आणतो विकत त्याच्या मध्ये. अजिनो मोठं टाकलेलं असतं ना ते अजिनो. टेस्ट गोळचट असते अशी गोडसर.
हा तेच की.
त्यासाठी आपण काय करायचं गुळ टाकायचा.
हा गुळ म्हणजे पनीर पण एकदा बनव बनवलं होतं त्यात गुळच टाकला होता.
आपलं हे बनवतात की नाही आता हे सोया चंक्स म्हणता तुम्ही हे सोयाचंक्स जे जे काय करतात की एक लोक मला एखाद्याने एका सांगितली रेसिपी जे चोया संक्स आपण हे करून घेतो नाही अन् पाणी काढून त्याच्यातलं
हां
ते मिक्सरला बारीक करायचं असं म्हणतात पाणी काढल्यानंतर एक मिक्सर ला गिरकी मारून घ्यायची
हा
असं म्हटलं जातं
हा ह हा त्यामुळे ते पूर्ण एकजीव होणार ना
मला एक कॉल येतोय एक दोन मिनटात कॉल बॅक करू का
एकच मिनिट
हॅलो
चालते